हॅलो.
हा येते का आवाज.
हा आयतयतय.
हा.
हा बिर्याणी वगैरे काय करत नाही का तुम्ही.
नाही बिर्याणी कस सासू सासर मारकर येत नाहीत त्याच्यामुळे नॉनवहेज. नाही क्हा तर मग अंडी करते तेथोढंच.
आ म्हणजे तुम्ही पण खात नाही का
ते मी पण नाही खात मग मिस्टर खातात ते गावात बाहेर जातात
हम हम म भेज भेज कशी करताय
कशाची अंडल
नाही नाही व्हेज बिर्याणीथ्या म्हणजे भाज्या घालून
अ ते का आपण कांदा प कांदा टमॅटो जरा मसाला खडा मसाला मग त्यात बटाटो फ्लावर
वालताय का
तिखट तर मग चटणी घालतो डाळ चुर डाळ ड ते आपण हा आपण तांदूळधतोय ना त्यावेेळेस धुन जरा एक पाच मिनिटं भिजत ठेवायचं धुून पाणी तुळून ठेवायचं
हा हा म्हणजे कशी फोडणी मारताय जरा सविस्तर सांगशीलील का
अ कांदा घालतोय
हा
भाजत आले की मग ते आलं लसूण पेस्ट टोमॅटो
हा
तर ते ताळ अ पतरी
हा तमालपत्र
पत्र आणि लवंग दालचीन सगळ खडा मसाला घालते तेलात
हा
मग त्याचा भाताचा मसाला आपला अरेचा
हा हा समजलं
हा तो घालतो मग ते भाजत आले की मग ते तांदूळधून ठेवयला असते की नाही.
हा
तांद तुरडाळ मुगडाळ आपल्याला कुठली डाळ पाहिजे ती घालायची.
हां
आपल्याला म त्या भातात बटाटू पाहिजे असल्या तर मग ते पण कांदा तेन भाजला की बटाटा भाजून घ्यायचा जरा मध्यम
हा
ह मग ते ते भाजत आले की मग तांदूळ त्यात घालून भाजायचं जरा
हा
हाे ज्या भाजून झाले किं आपण आता किती वाटे त पाणी घेतले त तांदूळ घेतले का नई
हा
आता दोन वाटी तांदूळ घेतले तर आपण चार वाटी पाणी घालायचं.
हा हा म्हणजे त्याच्या डब्बल
हा डबल जरा त्याच्यावर आणि जरा चड घालायचं
म्हणजे आपण भहातार किती म्हणजे आपल्याला समजते की किती प्रमाणात लागतय पाणी
हा तेवढं घालायचं आणि पाणी जर कुकरात बारका कुकर लावलं असल तर मग पाणी उकळत की नी भाताचं
हा
मग लावायच म्हणजे कसं पाणी तं पण जायच नाही आणि भात पण छान होते.
हा हा म्हणजे आधी टो कुकरचं टोपण लावायचं नाही उकळी आल्याशिवाय
हा उकळी आल्याशिवाय लावायचे आणि उकळी असे खळाखळा काळा उकळीू द्यायचे त्याला
हा
हा मग उकळे आली की मग टोपन लावायचे
हा हा म्हणजे तुम्ही सगळी शाकाहारी आहे, नॉन व्हेज कोण नाही.
नाही नॉनव्हेज मिस्टर आहेत ते बाहेरचे जातात खायाला
ह म्हणजे तुम्ही पण माळ घातल्या का?
नाही माळ घालत खरं मी नाही खाईत. मग अंडी कवा तर करते अंडी खातोय.
हा हा
हम्म
मग आणि काय व्हेज करताय
आणि म्हणजे पावभाजी मिसळ परत अ काय पण असं म्हणजे मनात येईल तर ते सासूबाई काय म्हणतील ते
हा
ह कवा कवा पाणीपुरी
घरात करताय.
होय
ह मग पावभाजी कशी करता?
पावभाजी काय आपण बटाटा फ्लावर त्यात जरासं वाटाणं अ डबू मिरची कुकरला लावून घ्यायची गरीमिरी शिजवून घ्यायची.
हा.
आणि दोन बारी एकदम बारीक कांदा दोन चिरायची.
हां.
ती ते कांदा तेलात परतून घ्यायचा म अ जरा लाल भाजून घ्यायचं. आणि त्यात पावभाजी मसाला चाट मसाला जरा ते घालायचं.
हा.
जरा लाल चटणी लाल तिखट ते अ बुक्का नसतोय का?
हा हा समजलं की
तो घालायचा आपल्याला केवढं म्हणजे चवीपुरतं मीठ
हा.
ते घातले की म ते शिजलेला असते ना बटाटा त्यान एकदम जिरं ते रवीने फेट अस एकदम दोन सगळे एकजीव करायचा. आणि त्यात ओतायचं फोडणीत त्या कांद्यात
हो समजलं की आम्ही पण मिसळला कंसं करतोय म्हणजे उकडून घेतोय मोडं आधी आम्ही असं म्हणजे डायरेक्ट ह म्हणजे डायरेक्ट फोडणी मारत नाही किंवा भाजून घेत नाही. डायरेक्ट अस म्हणजे उकडून घ्यायचं आणि मग कांदा टॅमॅटोची पेस्ट
हा
मसाला तिचा म मिसळ मसाला खडा मसाला असं वापरतोय आम्ही
हा हा हा
ह अशी करतोय आम्ही
उकडून म्हजे कुकरला लावून का
हा म्हजे जे मोड असतात ते उकडून घ्यायचे उकडून घेत घेतलं की कांदा नी टॅमेटो आधी भाजायचा लालसर होईपर्यंत तेलात आणि जे मिक्स मिक्सरला लावून त्याचं गिरवी करून घ्यायची आणि मग अ मोहरी कडीपत्ता असं म्हणजे कुणाला खडा मसाला आवडतोय कुणाला नाही.
हाव ना
त्याप्रमाणे फोडणी मारायची आणि ती गिरवी पण त्या तेलात भाजून घ्यायची मोडं वतायची आणि मिसळ मसाला तिखट ते आधी म्हणजे ते काय म तेलात टाकायचं तिखट मीठ हळद अस आणि हय करायच पण ते अस जास्त म्हणजे भरून घालायचं नाही. उतू जातंय.
चाललं हा
हा पाणी अस कर आणि तेन पटकून पण शिजत म्हणजे एक डायरेक्ट फोढणी मारली कशी आता शिजल नंतर शिजलं अस सारखं बघाय लागतय नही.
हा.
असं म्हणजे चापसून बघा लागतय शिजलय का नाही शिजलय का नाही. त्यापेक्षा खरं हे पण छान लागतय उकडून केलेलं.
हा हा
बघा कधीतरी ट्राय करून
ट्राय करतील की
हम
क भाज मिक्सरला जरा बारीक लावून हे करतात.
का
मिस् हे मटकी
नाही नाही मिक्सरला वगैरे काय लावत नाही. आम्ही
ह आ
तुम्ही लावताय का?
हो जरा मोठं मोठं फेव हे करून घेतो. या बारीक
नाही नाही आम्ही लावत नाही. ते म्हणजे गीर शिजलेलं असते कुकरला त्यामुळेच आधीच ते दिवस म्हणजे तिचं पूर्ण अर्ग उतरलेलं असत पाण्यात आणि काय म्हणा त्यात लावायचं सगळं स्वतःच हो न की
चोथा होतय
त्यामुळें नाही मिक्सर लावत. आम्ही
हम्म
बघा आज क ना असला अस तर ट्राय करा उकडून घेऊन फोडणी मारा
हो करते
हो ह
हम्म
झाले की निवांत
नाही आता जरा गहू निवडाल तर हे झोपला आहे तो वर मग नंतर निवडू देत नाही ना मग पुढे पुढे करतो
अह
वडावडी करते म्हणजे काय नीट ते करळू देत नाही
हा हा कुठं बाहेर फिरायला गेलेलात का?
कोल्हापूरला गेलेलो. गेला गेला महिन्यात अंबाबाईला
हा
आता बघ्याद्या ज्योतिबारला जमल्या तर पावसाचं वातावरण बघून जायचं.
हा हा उद्या उद्या का वर
उद्या म्हणजे मिस्टरचन सुट्टी असतात. ना शनिवारचं
हा हा
हम
म उद्या बाहेर
होय त तर जात पंधरा दिवसात ना महिन्यात नंतर
होय आता पाऊस चालू झालाय नाही.
होय त्यामुळे आणि बारक्या पोडक्याला घेऊन नको वारते्या पावसाात
हो आणि वातावरण बदलले कि म आजारी पडते मग ते कवर र्यंत त्यांच्याच नागं बसा लागते
हम हम्म किलतीिरतर नंतर
हो किरकिरचा आ तर पर झोपत पण नाहीत काय खायत पण नाहीत आणि घेऊन बसायला त्यापेक्षा आधीच काळजी घेतलेली बरी
बर होय
चला आपण असं म्हणजे मी म्हणतेो तसं करून बघा असं एक बटाटा घ्यायचा अ आधी एक वाटी तांदूळ भिजत घालायचं दुपारच्याला त्याला आणि वा छोटा वाट बटाटे म्हणजे सालं काढून किसायच आणि मिक्सर ला लावायचा आणि तांदूळ पण ते मिक्सरला लावून बटाटो मिक्सर लावून त्याचं पूर्ण असं अं आपेला कसं पीठ करतोय आपण
हा हा
तस पीठ करायचं आणि त्यात कोथंबीरमीठ घालायचं आणि असं उत्ताप केल्यागत करून जायचं
हो
तर हा असं मऊसूत असं म्हणजे मऊ अस होत आहे मस्त होतय ते पण त्याला असं म्ह जे करून घाला
बरं मग तांदूळ केव्हा सकाळी भिजत घालायच दोन तीन तास अगोदर
हम्म हा हॅलो हा बोला
अ तांदूळ म्हणजे किती सकाळी भिजत घालायचं काय
अ अर्धी वाटी आता तू म्हणजे किती खाऊन खाऊन किती खाणार आहे म्हणजे अर्ध खायल इतकंच
ह
मग ते एक वाटी अर्धी वाटी तांदूळ भिजत घालायचं आणि एक छोटा सवटाडा
ह हा
हा म्हणजे आता तो का खांदा टायमॅटो खांला तुम्ही त्यामुळं अ श करायचं
हा हा
हम्म बटला नाही अि काय ते तांदूळ मिक्सला लावायचं आणि त्यात कोथंबीर आणि मिठी घालून म्हणजे उत्ताप करून द्याेत छान लागते ते कसं आता तू म्हणजे त्याला दात नाही त्या मग खांदा टोमॅटो काय तू खाणार नाही
नाही दाता आला त्याला
आल्यात काय मग चालतय घ घातलीच तर चालतय ते पण छान लागते आणि म्हणजे च असल्या खात हा दुपार ट्राय कर असं म्हणजे जेणेकरून पौष्टिक काहीतरी जायला पाहिजे कुठ
हो आमही संध्याकाळी का